हॅलो येतो हा आला ना आता हा काय अगं आलंय
हॅलो
अगं आवाज येतोय मला. आवाज येतोय
हॅलो
आवाज येतोय मने हॅलो.
हॅलो
बोल ना हॅलो हॅलो
अगं मला आवाज येतोय. एड गांडे मला आवाज येतोय हॅलो
हलो
अगं मला आवाज येतोय. तिला मेसेज टागतेना मला आवाज येतोय फोन कट करु नको. येतो. फोन कट न
करू हॅलो,
हॅलो, तुला रेंज नसल. हम, तुला रेंज नाही. हॅलो, हॅलो,
त्रिकपूरऽऽ
तू तसच बोल,, हॅलो, अग ऽऽतसच चालू राहू दे. मला आवाज येतो ये.
का?
तुझ्या याला रेंज नाही.
म,
असं करू का?
तुझं शऽऽ
चालू ये. तू काय करू राहिली?
एक, का?
लावायचे आहे ना. अजून टाईम आहे.
केल का?
आह हम् ह
शी
नको ग कमी आहे जागा नाही पाहतही नाही करते काय केलं शेतात टोमॅटो नाहीय नावेचे का
णार नाहीला
अगं थोडं इकडून तिकडून सु काट
होां
का बर ह का
े के तर परत काढायची अर तुमच्याटठ का
ना येन मग सगळ्या या सगळ्या
अ काय म्हणतात बरी काढ त्यासाठी फोन केले पण तुमच तुम्ही काय फोनता त्याला
अ हो आता बरी ये
मला तारीखनी सांगित हो
नाही आता बरी
नाही झाला म्हण
भावबंदकीच काम पडत आहे
हा केलं आपल्या कोणी
म्ह बाकी
घरी वस्तू जणार नाही
मग
हा
पाहिजे कोणी तुम्ही याल ना
हो येव
याव लागेल तर